मामा चहा पाहिजेय.
काय गं.
पाठवून दे नंतर.
ए इकडे ये.
आलो आलो. हॅलो.
हा बोल की काय करालेस काय चहा झाला.
मामाना पाहिजे गं आमच्या.
ह ह ह.
चहा पाहिजे होता. आमच्या मामाांना आमच्या आ.
असं वरडून सांगायला लागतंय व्हयं.
अगं मी खाली होतो. त्यांनी वरती आहेत म्हणून.
हा हा हा बाळ एक लै दमवतय. ते व्हय.
हम्म.
आता जाणार आता कधी जायचीस कधी आवरायचीस.
व्हय बाई मी वरती जाऊन बोलू काय.
कंटाळ येत नाही.
कंटाळ नाही कसला धान्य अनायला जायचं आहे गं.
अ म्हणजे हिकडं जावून. तू जाणार का पणी जाण
जाणार आहे.
तू जाणार का मम्मी.
मी जाणार ये मी. मी आणि मम्मी.
तु आणि मम्मी व्हयं.
तेन ला.
व्हयं तीन ला बोलवल्याल.
ति नाही ये वाटते गं मी फोन लै केलेत. तिला तिनं उचली पण नाही एक पण.
तिची मीटिंग आहे दोन ते सहा.
मग तुला तीन ला बोलवून ती काय करणार हाय.
आगं ही येणार होती. कोण गं ही गिरीज ची पोरगी येणार होती.
अगं मी सकाळी फोन लावलेला. तवा तीच बोलालती फोनवर.
होय.
व कॉलेज हम्म हम्म कोण बोलतंय मी म्हटलं साक्षी बोलतोय. अ गिरीकड द्या गिरी मॅडम कड द्या म्हंटलं तर म्हटलं मम्मे मम्मे मग मी विचारलं गिरी काकी ना. ते ती आल्या काय म्हणून, तर त्यानी म्हणल की. कॉलेज ला जायला आल्या. हितनच जाणार आहे.
हा हा आणि काय झाली माहितीय का गिरी मॅडमचा फोन फुटलाय. मग कणी तेनच कार्ड कणी तिच्या फोन मध्ये असलं. तू कस घातलेलीस बग माया मामीच.
हा तिचा कधीचाच फुटलाय आगं फोन. तरी बिचारी बदलत नाही. ते मध्यी पण फुटलेला किती माझ्या वा ते बर्नी दिवशी आलती बघ तेव्हा सांगत नव्हती काय.
मी नव्हती तेव्हा अब फुटल्या शरू मध्ये पार रिपेरिं केलेला. आता परत आता परत मग ते त्यांचा फुटलाय आता मग ते कार्ड. हिजा फोन मध्ये घातले असं केलेय.
मग बदलत का नाही ती.
फोन घ्याय पैसे तर पाहिजे.
असतील की गं पैसे. मला केवढी साडी माहागडी घेतलेली माहितय तिनं.
त्यांचं तसंच असतंय त्यांचं तसंच असतंय.
टुपी साडी.
तसंच असते त्यांचं, थांब दोन मिनिटं.
तिच घर भाड्यान आय. हॅलो. हॅलो.
हॅलो.
कुठे गेलतीस?
अगं ते सांगायचं होतो गं चाह कराय.
हा हा.
हम्म हम्म.
त्यांनी मला आवडते बाय जरा श्रीमंतच आहेस तरी का भाड्यान राहत्यात त्यांनी त्यांच्या सासूकड का जात नाहीत म?
काय माहित. त्यांनी बघी त्यांचे तस राहत्या फक्त त्या तिकडं. आणि चीची कडं खाली राहतात कुठं तर.
म्हणजे भाड्या ती म्हणालती की मला भाड्यान राहतोय मग.
वेच के भाड्याने राहत्यात खरं. अगं भाड्यानेच राहत्या खरं तीनची सासू पण तिथेच राहत्या त्या भागात.
त्या भागात.
हा असं तुम्ही कसं खालेस आणि आम्ही वरती आहे तसं. तसच.
मला वाटलं काय माहितया आमचं कूळ कसं खालीवर आहे
हा हा नाही असं वेगळ्या वेगळ्या घरात.
हा हा मला वाटलं वर खाली म्हणजे असं.
हा त्याने ह्यज्यात राहत्यात कशात य हम्म. अ चाळवणी असते ब त्याज्यात.
ती असा आहे खरं तिजी पोरगे केवढी धीकणी वाटतेय आणि तिचा हात पाय केवढं गोर आहे आगो.
वय लय गोरी आहे ती.
वय बाई. तोंडावर नाही एवढी ओळखत नाही खरं हाता पाया वरून ओळखत्या की नाही लगेच गोरी आहे.
गोरी आहे ते ही वेय.
जरासा दात पुढं आहे जरासच किंचित.
दात पुढे नाय आहेत. असं वाक असं माझ्या म वणीच की जरा असं वाकडं तिकडं.
वाकड्या तिकड्यात वय तेवढं काही बघाय नका ते कधी हसतच नाय. आली की गुम्या आणि
गप्पच गप्प अगं आली काय काही त्यांच्या घरात पण तसच बसत्या. त्यांचे फक्त त्यांच्या घरातले असलेत का नाहीस त्यांची भाऊ बहीण तव्हा सोड बून
तेव्हाच बोलतेय मला वाटलं
कशी जाय.
होय.
वेय तशी चालती खळी.
मला वाटल्यालं काय बोलेल. मला आत्ती पण म्हणाल होती की काय बोलतच नाय काय बोलतच नाय.
हम्म.
त्यांच्या घरातल्यान संग फक्त बुलत्या बाकी कोणा संग बोलत नाय.
हा हा.
अवघड आहे बाई बोलून चालून तरी घरी गरीब आहे गं म्हणून बोलत नाय तिला कणाची सवय नाय. आपल्या वाणी आगव नाही हाय गं.
वय ती त्यांच्या त्यांच्या घरात पण नसते रे ती आणि त्यांची मम्मीच असत्यात. नाहीतर समज माहेश त्यांच्या समज त्यांच्या हे हेंच कुणाच य माया सासरची ती पाहुणे त्यांची भाऊ बहीण आलेत का नाही त्यांच्या समोरच बोलत्या.
आं हां हां. म्हणजे आपल्या आपल्या फॅमिली संगं.
हा आता आपण कसं साख, तु, मी पण एकत्र तेन आल्यावर कसं बोलती तसं तसं. नाही तर नाही बोलत.
अनिकेत नं तिला करून घ्याय पाहिजे होती व्हय नाय.
का
म्हणजे आपल्यात झालं असती गं.
हम्म. वय.
अनिकेत नाही म्हणतोय ना बघ खुळा.
त्याच्या या मनात दुसरी अशीत गं म्हणून.
नाही त्या महेश सावंत नं त्या हिला विचारलं व्हय.
कुणी शिवानीला हा भारी वेच.
म ती काय म्हणली?
काय माहीत काय म्हणली ते काय आता हा वय त्याच्या हाच म्हणला आसल.
काय नाही रे बाय खरं काय भाईजीहीचीत राहि की नाही ती.
आं
रस्त्यात विचारलेला म्हणं.
वय मला पण हिने सांगितलं की. पनीयान रूपा मामी उभारलेल्या तुला काय पनीनीच सांगितलं काय?
व्हाय.
वय पनीयान आणि रुपा मामी विचारलेला आणि मग डायरेक्ट त्याने नंबर मागितल्या.
अगो बाय आणि म हिनं दिली?
हिनं काय माहिती दिली असेल.
अवघड आहे बाई खरोखर बाई शहाणी नाय हाय काय नाय ते.
हम्म.
आं
व्हय.
आता गणपती आलं तर त्या महाप्रसाद चालू होणार.
त्रिंबुली यात्रा आल्या की बाहेर त्रिंबुली यात्रा.
सात तारखेला आपल्या .
सात तारखेला म का अकरा तारखेला?
सात तारखेला आणि मोठे आहे ह्या वर्षी बॉल बी बिल ती वैभव वाव वैभव बो मामातेन लावणार आहेत आणि वैभव मामा तेन त्या पोरी फिरवणार आहेत. आणि आनेल्या वेळेच्या वेगळ्या आणि आपल्या वेगळ्या पोरी फिरणाऱ्यात. घेऊन.
हम्म हम्म कायम काय मत त्यांच्या फिरत्यात काय.
हा फक्त त्यांच असतंय गं. आणि फक्त वैभव मामा आणि ते मटण वाटत्यात.
हां यावेळी मटण वाटणार नाहीत. दिदी विचारायला किती दिवस झाले मला. पैसे किती रुपये घेणार आहेत म्हणून.
पाचशे वाटतं गं.
काय माहित विचार की दिदि आगं लै दिवस झाल विचाराल्या. खाली मला विचार म्हणून सांगितलं तुला किती दिवस झाले मी विसरलो.
पाचशे रुपये
हा हा.
तरी पण तुला मी विचारून सांगतो.
हा मामी चा घरात हाय. हा. सांग सांग विचारून सांग.
हम नाहीतर पप्पांना विचार कि आमच्या.
नंतर आता.
हम्म. अजून मामांच्यातच आहेस काय.
व्हय.
ह ह. बाळ एक लै रडालय बाई झोपनाच आज.
व्हय आवाज यालाय नवं बाहेर पाठव. कि त्याला खेळाय.
हम्म महिन्याच्या बाळाला बाहेर पाट तर असतं तर मी कशाला एवढं घेऊन बसलो असतो बाई दमत. सगळी गेलीत आता, आता मी एकटीच राहिलो. सकाळच्यान मी नव्हतो त्यांना दमवलता आणि आता सगळी गेल्यात. मला दमवालाय.
हम हम.